येतोय ना व्यवस्थित आवाज. हो आवाज येतोय ना.
हेतो.
हा तर झालं काय आवरलं गेलं
हो झालं चालू आहे तुमचं
झालं माझ पण माझा मुलगा आता एक वाजता येतो ना शाळेतून तुझं बाळ झोपलं क नाही.
नाही त नाही झोपत ती बसलीय बाहेर.
हो का, मग राहते का अशी ते कोण आहे सांभाळायला.
आहे कि सासू आहेत तिच्या बरोबर बसते. हम्. तर तेच मी म्हणतो होत, आजकाल ते प्रदूषण खूप वाढलं. प्रदूषणच म बघ अं. अ तर प्रदूषण म्हणा ध्, वनी प्रदूषण वायू प्रदूषण वायू प्रदूषण पण खूप झालंय आपल्या इकडं. ह असं तर ते वाहनांमधुर ते धूळ निघतोय त्याच्यामुळे तर खूप वाढतोय प्रदूषण.
हो हो. प्रदूषणच बोलायचं गेलं तर वायू प्रदूषण म्हनुदे किंवा अं जल प्रदूषण ते हे सगळं लोकसंख्येचा परिणाम झालेला आहे, असं मला वाटत. कारण बघ प्रत्येक घरात आता आपण जर बघितलं वायू प्रदूषण जर विचार केला तर, प्रत्येक घरात म्हणजे दोन दोन तरी गाड्या आहेत. टू व्हीलर जरी म्हटल्या तरी, हो की नाही म्हणजे एक अं माणसाला लागते आणि एक बाईला लागतेच घरात, कारण बाईला मुलांना वगैरे शाळेत सोडायला लागते. माणस माणूस आहे तर ऑफिसला जाण्यासाठी लागत. त्याच्यामुळे ते गाडी मधून जे निघणारे धूर वगैरे आहेत ते सगळं म्हणजे वातावरणात पसरतात आणि ते म्हणजे हानिकारक असतात सगळ्यांसाठी नाही का ते.
हो बरोबर आहे आणि दुसरं तर ते आपण दिवाळीमध्ये आता दिवाळी साजरा करतो फटाक्यांमुळे पण एकतर ध्वनी प्रदूषण होतय. आणि वायू प्रदूषण पण खूप होतय.
हो तेच तेच. आ आता फक्त आपण आता काय झालेली पद्धत कि दिवाळीतच फटाके नाही फोडायचे, आता लग्न पण असलं कि आणि आता मला आम्ही इथ जवळच राहतो.
साजरा करताना आता भाजवतात माणसं.
हो. अगदी म्हणजे ते क्रिकेट खेळताना ते मॅच जिंक तरी पण, थोडाफटा केे आणि आमच्या जर इथं हॉल आहे ना लग्नाचा हॉल वगैरे, तर रात्री अपरात म्हणजे अकरा बारा वाजेला इतक्या फटकांचा आवाज येतो ना, अक्षरश झोप तेथून माणूस जाग होतो एवढं आणि असं नाही म्हणजे आधी कसं दिवाळीलाच फटाक्यांचा आवाज येतो आता मला तर वाटतं दर महिन्याला फटाके पडतात
खरंच आहे आणि आमच्या इकडे तर ते गणेश उत्सव असते ना तर तेव्हा तर ते ते डी जे वगैरे लावून. एवढा आवाज येत ना आणि आमच्या एरियामधूनच ते जाते आणि एक एक तास एक एक मिरवणूक थांबते एक एक आणि ते डीजे आणि लाटिंग एवढा आवाजेत. ना आमच घरातले भिंत सगळे हिलते हलत असते एवढा आवाज असते. त्याच आणि लास्ट अस मी अस डिलेव्ही करून आलते तर मला ते खूप त्रास होत होता त्या आवाजाचा आणि बाळ पण माझ खूप लहान होत तर त्यावेळी एवढा आवाज सण होत नव्हंत माझ्या बाळाला तर मी अक्षरशः माहेरी घे होते बाळाला घेऊन.
अरे बाप रे हो ना ते आणि म्हणजे आता सरकारने पण ते नियम ठेवलेत की दहा नंतर वाजवायचं नाही. तरी पण सोसायटीत वगैरे कुठे आहेेतात.
एरिया एवढे माणसं राहतात आणि त्याच्यात एक एक तास एक आणि एवढे मिरवणूक अस. त्यात ना खुप मिरवणक असत्यात. तर ते एक एक तास तोरा डो डी जे, लाइटिंग स्पीकर मोठे मोठे असतात. खूप त्रास होतोय त्याचा आणि रात्रीचे बारा एक पर्यंत चालूच असत ते संध्याकाळी जे चालू होत असतय, कंटिन्यू आवाज असतय.
हो. आमच्या इथ पण तसं गणपतीचा कार्यक्रम असू दे किंवा हे नवरात्राचे नऊ दिवस.
हा ते हो देवीचं पण अस तेव्हा पण आमच्या इकडन आमच्या एरियात सगळं जातय तर ते खूप मला त्रास होत होता तेव्हा प्रेग्नेन्सी म्हणा किंवा डिलेव्हरी करून ते लहान बाळाला पण खूप त्रास होत हो आणि एकदा न्यूज मध्ये पण मी असं बघितलेला आलत. कि असं एका एरियामध्ये ते पूर्ण रात्र वाजत होते जोर जोरात डी जे तर त्यांच्याकडे पण दोन महिन्याच असं लहान बाळ होत. त्याचे वड जाऊन त्यां सित त्या बाळाला त्रास होत आहे की तुम्ही आवाज जरा कमी करा नाही थोड बंद करा. आमच्या बाळाला त्रास होत पण त्यांनी काय ऐकलं नाही त्यांच पुन्हा रात्र चालूच होते आणि नंतर अचानक त्या बाळाचे ठोकेच बंद झाले आणि ते सकाळी बघतात ते बाळच नव्हतं. दोन महिन्याचा बाळ.
बापरे मग या तसच असतं. मला पण नाही सहन होतो डीजेचा आवाज.
तिब्बलच्यापेक्षा जास्त जर आवाज असला की ते खूप त्रास होते वयस्कर माणूस असूदे लहान बाळ अस सुदे. इव्हन आपल्याला पण खूप त्रास होतो त्याचा.
हो. मी तेच म्हणतेना. मला आता नाही सहण होतं. तो आवाज हेना डीजेचा मला पण कस तरी व्हायला लाग - - म्हणुन मी लांबच त्या डीजे पासन. हम्म आणि ऐकत नाही सांगित - - तरी पण म्हणजे पोलीस जरी येतात ना सांगयला तरी पण नाही येत आणि आ - -
हम्म. ते आता स -सर - - सरकारणी काय तर आता नियम काढायला पाहिजे. तरी आता बाराच्या नंत तर ते बंद करतात आ तरी. आधी तर कस खूप ते असं चालू असायचं.
हो, हो, ते आता साडेदहा पर्यंत ठेवलंय वाटत काहीतरी मर्यादा. पण आग साडे दहा सांगतात ते आणि सहा वाजेपासन सुरू असत त्यांचं, आणि कस असत? गणपतीच्या वेळेस आणि हे नवरात्रच्या वेळेस कस पोरांची परीक्षा वगैरे अस
होस. बरोबरये.
हम्म. ठीक.
आणि तर बाकीचं तर जलप्रदूषण ते कारखान्यात पण आता कारखाने एवढे झालेत. त्याच्यातन पण ती सगळी घाण नद्यांमध्ये जात - - ते आणि ते पाणी आपल्याला येते तर, त्याच्यामुळे पण खूप त्रास होतयं माणसांना.
हो. हो. अगं आमच्या इथं आम्ही जिथं राहतो ना तिथं आज -आजूबाजूचा सगळा म्हणजे एम आय डी सीचा एरियाये. आणि ते काय करतात. त्यांच तो म्हणजे कारखान्यातला धूर वगैरे पण असतो आणि अजून हा. हा. हो आणि इकड नदी आहे ना. नदीत पण ते पाणी - - फॅक्टरीचं पाणी वगैरे सोडतात. तर इतकं घाल असं एकदम फेस वगैरे आलेला असतोवरी आणि ते काय जलपर्णी वगैरे तयार झालेले आहे ते सगळी. म्हणजे पाणीच दिसत नाही. सगळं ते जलपर्णी आणि तो फेस वगैरे तेच दिसत.
बरोबर हाय आणि दुसरं तर एक मला असं वाटतंय ते प्लास - - हा. बरोबर हाये. आणि दुसरं एक महत्त्वाच मला असून एक वाटतयं की, प्लास्टिक प्रदूषण एक असतंय. तर जे आपण कचऱ्यात सगळी माणसं टाकतोय प्लास्टिक. तर ते त्या ते प्लास्टिक टाकलेले सगळे ते गाई म्हणा किंवा दुसरे - - पशु पक्षी जी खातात. तर किती जणांची तर मृत्यू होतेतयं खाऊन प्लास्टिक. तर ते प्लास्टिक बंदी तर आलीच आहे. तरी प - - पण माणस जरा टाकतात. तर त्याच्यावर जरा लक्ष द्यायला पाहिजे की. ते स्ट्रिक्टपणे बंदच व्हायला पाहिजे.
हो. तेच ना आणि नाही माणसांचं पण गुरं वगैरे खातात. मागे तर मी ऐकलेलं की गाईच्या पोटात ते प्लास्टिक गेलं तर
हो. प्लास्टिक म्हणा किंवा- - काच म्हणा ते खा काच आपण जे टाकतोय कचऱ्यात त्यांना किती त्रास होत असेल.
हो तेच ना.
आणि तेच सेम असं अ नद्यात पण सगळे माणसं ते टाकतात प्लास्टिक वगैरे हे ते त्याच्यामुळे पण - - तिकडे जल प्राण्यांना पण खूप त्रास होतोय. मासे म्हणा किंवा बाकीचे जे कासव असतात पाण्यात.
हो तेच आणि ते गाडींचा धूर वगैरे तर आता म्हणजे तसं सरकारने आता काढलेत तशे रूल्स वगैरे की इलेक्ट्रिक वगैरे गाडी घेतली तर त्याच्यावर काहीतरी सवलत वगैरे भेटेल आणि
तंय
हो धूर पण कमी निघेल आणि म्हणजे अ हवा हवा वगैरे शुद्ध राहील कारण आता प्रमाण भरपूरचं वाढलंय.
हो हवा शुद्ध ठेवण्यासाठी मला वाटतय माणसाने जास्तीत जास्त झाडं लावावी आणि आता आधी कसं तरी होते झाडं आता सगळं अं आपल्या भारताचं हे प्र पॉपुलेशन एवढं वाढलय की माणसं सगळी झाडं कापून सगळं काय ना काय बनवतचं आहेत जागा बनवतात काय ना काय स्वतःसाठीच उपयोग करायल्यात तर मला वाट ते जेवढी जास्त आपण झाडे परत तसं करायला पाहिजे आता स्कूल्समध्ये वगैरा सांगतात की तुम्ही झाड लावा वगैरा आता शिकवून ते शिकवतात आता चालू आहे ते चांगलंच आहे पुढच्या भविष्याला ते ऑ फ्रेश ऑक्सिजन आपल्याला मिळेल
कि म्हणजे हे सगळं नियंत्रण आपणच करू शकतो. असं म्हणजे आम हे सगळं कारणीभूत प्रदूषण व्हायला हो
हो आपणच आहोत बरोबर आहे ते एकतर आणि प्लास्टिक बंद करून कापडी पिशवीचं एकदम वापर करायला पाहिजे आणि दुसरं मला वाटतं ते ओला आणि सुका कचरा जरा वेगळा ठेवायला पाहिजे
हो ते तर आहे आमच्या इथं आहे तसं ओला कचरा वेगळा आणि सुखं कचरा वेगळा म्हणजे करता येत तसं पण काही कोणी पालन नाही करत
हो पण असं आमच्या इकडे अजून एवढं नाही आहे स्ट्रिक्ट तर मला वाटते ते करायला पाहिजे निसर्गाशी कसं आपणच खेळतोय आणि ते मग आपल्यावरच येते अंगलट
हो आता आपणच बघतोय ना की आता पाऊस पाऊस वगैरे पण कधी जास्त होतो तर कधी होतच आता याच वर्षाच बघ ना की जून महिना पूर्ण कोरडाचं गेला असं मी तर कधीच पाहिलं नव्हतं की जून महिन्यात पाऊस वगैरे चालला नाही
बरोबर आहे ह्या वर्षी खूप कमी झालाय आणि मागच्या वर्षी एवढा होता की पूर येत होता सगळीकडे
हम्म तेच ना ते हा सगळा असमतोल झालेला आहे म्हणजे तो आपणच घडवून आणलाय खरं तर कारण राहण्यासाठी आपली लोकसंख्या एवढी वाढली आहे तर राहण्यासाठी जागा नाहीये जागा नस मुळे ते डोंगर पोखरून म्हणा किंवा असं झाडं वगैरे जंगल तोडून तिथं बिल्डिंग वगैरे उभार
हो ना हो ना बरोबर आहे तर आणि त्यांच्यापासून ते आजार पण खूप होतात आता वायू प्रदूषण मुळे पण कसं ते आपल्याला खोकला होतंय दमा दमाचा त्रास होतोय
हो तेच ना
पाण्याचं जे प्रदूषण असते त्याच्यामुळे ते खराब पाण्यामुळे ते डास होतात त्याच्यामुळे डेंग्यू मरेलिया पण खूप पसरतय आजार
हो आज आता आजार भरपूर वाटले पाण्यामुळे बघ लिवर वगैरे अशुद्ध पाणी असलं की ते कावीळं वगैरे होतं त्याच्याने मग लिव्हर वगैरे डॅमेज होत तो असं हे आजार वाढत जात आहेत ना आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत
हो ते तर आहे आणि ते ध्वनी ध्वनी प्रदूषण मुमुळे तर मग कुणा कुणाचा असा बहिरेपणा होत तोय तर त्याच्या त्याच्यानी पण खूप काय आपल्याला असं होतय.
हो त्रास होतो तो. आणि मागे मी अ ऐकलं की ते नाशिकला का कुठं ते मागच्या वर्षी गणपतीची म मिरवणूक निघतांना रात त्री ते काही लेझर लाईट वगैरे आहेत ना पाच सात वरणांच्या डोळ्यान
सरकारने बंदी केली आहे तरी माणसं कसं अं ऐकत नाही एकदम ते पाळत नाहीत त्याचा ते च्या लाईटामुळे पण डोळ्यांवर खूप परिणाम होतोय.
हो ते त्या चार पाच तरुणांचे डोळे म्हणजे अस त अ निकामी झाले होते वाटत.
हो मी पण ऐकलेलं हे न्यूज मध्ये.
हम्म ते अशा भरपूर न्यूज ऐकायला भेटतात पण तरी पण नाही एंकत लोक कारे-कार्यक्रम असू दे किंवा आता आमच्या इथे क्लब हाऊस वगैरे आहे ना नुसत वाढदिव तरी असलं ना तरी एवढा मोठा डी जे लावतात ते लोक तर आपल्याला अक्षरशः नकोसं वाटतं.
हो बरोबर आहे ना असं जेवढं होईल अ म्हणजे सिंपल ते मध्ये पण साजरा करू शकतोय आपण प्रदूषण न करता.
फटाके पण फ हे नुसता वाढदिवस असला तरी फटाके फोळतात आणि ते सगळं ढुर
पण मला वाटते फटाके अशी यायला पाहिजेत की ज्यांच्याकडून त्याच्यात केमिकल्स वगैरे कमी असू दे आणि एवढं अ ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यासारखे इको फ्रेंडली पण फटाके खूप आले आहेत आणि तशेच आ पुढे पण निघायला पाहिजेत जास्त.
हो तेच ना आणि हे सगळं म्हणजे जन जागृती भरपूर करताय सरकार पण मग लोकांनी ऐकवायला पाहिजे कारण हे लोक लोकांनी ऐकलं तरच त्यांचं म्हणजे आरोग्य वगैरे सुधारेल असं तरी मला वाटतं.
हो ना तेच ना हे प्रदूषणचा जास्त करून लहान मुले म्हणा गरोदर महिला किंवा वृद्ध व्यक्तींना जास्तच खूप त्रास होतोय ग.
हो तेच ना चल मग ठीक आहे. हा ठेवते मग हो ठेव ते बाय.